हॅलो आवाज येतोय हॅलो
हॅलो ऐकूयायलय का? तुला यायलय का माझा हा तुझा पण यायलाय मला हा यायलय यायलय काय करायलेस.
काही नाही बसले
जेवलीस अजून व्हायचंय आमचं जेवण
आमचं लवकर असते बा
हम् हम् ते नव तू का केले नाहीस कार्याचं हे का माहित नव्हत काय करायचंय
कोणाला विचारत बस म्हणलं आणि काय आहे
घराला कशाला विचारायचं त्या आस्को मध्ये येव पाठवत नाही का
माहित माहित आहे का मला कॉलवर एक माझे एक दोन कॉल झाले त्यातले पण झिरो सेकंड एक आणि एक त्रेसष्ट सेकंडचा त्याच्यावर मी केलेलं नाहीये
हा म ते करशील का नाही घरात बसून काय काम तुला रिकामी च तर
रिकामीच आहे हॅलो रिकामीच आहे म्हणलं
तेच चांगवलंय रिकामेच होते तर काय केली नाही तुमच तुमच्या ग्रुप मध्ये कोणाकणाला तरी कसं करायला लावायचं ग त्यांना तू करायच तुला त्यांना करतात
विचारलेले म्हणजे काय झालं स्टार्टिंगला जेव्हा हे निघलं ना कारलचं माझ्यात आपस ठेवलं नव्हतं मी मग आता मी काल काय परवा मेसेज केलं ना त्या दिवशी डाउनलोड केलं मग त्यावेळेस त्यांच सगळ्यांच निम्म झालतं मग काही लोकांचं हायचं सोड पण मी त्यांना विचारलो आणि त्यानंतर मी विसरूनच गेलो
अगं बाई आता सुट्टीत काय करतेस घरात करायचं तेवढंच कुठंच भेट ना आपल्याला काय ता काय करायचं तो वज उचलायच ति
हो दोन दोन तीन तीन मिनट पण बोललं तर चालतय ना
हा चालतय ते म्हणजे तू जेवढं मिनिटं बोलशील ब तेवढ्या मिनिटावरच पेमेंट येते
हा म्हणजे तेवढा इफेक्टिव्ह असेल ना आपलं व्हॉइस रेकॉर्डिंग काय असेल ते
हा म्हणजे आता बघ तू समज म्हणजे दहा मि कन्फर्म किती मिनिटं दहा मिनिटं बोलायचं
हम्म
आणि दहा मिनिट जर दहा मिनिटापेक्षा पण कमी बोललीस तर जेवढं सेकंंद तू बोलतीस तेवढ्या सेकंच ते पैसे मोजतात आणि दहा दहा मिनिटं जर बरोबर बोललीस तर एका कॉलला ऐंशी रुपये कन्सिडर केलात मग पाच कॉल केले की चारशे रुपये झाले ना आठ चोक आठ पचे चाळीस हा बरोबर चारशे रुपये
कल ना म्हणजे एका व्यक्तीला पण पाच कॉल करू शकतोय राईट
हा हा बरोबर असं पण आले त्यात पण काय सलग करायच नाहीे म्हणजे आता मलाच लावली ना परत कॉल कट करायच आणि परत मलाच लावलीस तर तू लागत नाहीे
हा हा मग दुसरीला लावून मग तुला लावल तर परत लावू शकते
हा लागतो तू मला म्हणजे थोड्या थोड्या वेळाान केलीस तरी चालते पण माझ्या माझ्यासोबत तू पाच वेळा बोलू शकतेस
हा हा ते काय समजलं नाही तुझं किती झालंत कॉल्स
माझे किती झाले म्हणजे आता टोटल तीस होत आले पण मी काय केलंय स म्हणजे आमच्याच फॅमिलीच्या ह्याच्यातलं हे केलंय ग आता म तुमच्या घरात तुझ्या सोडणं आणि कुणाचा मोबाईलय.
सगळ्यांच.
हा मग काय कर माहिती का? त्याच्यात ना कार्या आप डाउनलोड कर. हा आणि प्रोफाईल टास्क कमप्लीट कर त्यांचे, ज्यांच्या नावान आता समज तुमच्या मम्मीच आहे ना तर मम्मीच्या नावान प्रोफाईल टास्क फक्त कमप्लीट कर.
हा आणि त्यांना डायरेक्ट कॉल करायच, आपल्या
हा बरोबर आणि दोन्ही फोन वर तू बोल किंवा तुमच्या मम्मी सोबत काय घरातलं बोलायच ते फोन वर बोल. काय झालं?
दोन्ही फोनवर एकटी कशी बोलू शकते म्हणाले. नाय तर कॉल चालू ठेवूनला पण करू शकतो ना.
हा हा हा बरोबर, बरोबर अस फक्त दहा मिनट. कॉल चालू ठेवायचं एवढं लक्षात असू दे.
पण त्याने कॉल चेकिंग करतात ना.
हा करतात, करतात.
म आपण जे बोलय ते पण कळतंय ना त्यांना. असं थोडीच आता जे बोलते ती पण त्यांना कळत म्हणजे असं चेक करताना कळणारच हाय. टॉपिक वर बोलायचंय कोण
तसं नाही थोड ना आपल्याला बघायला येणार आहेत तेनी. जाऊ दे कशाला एवढ लय विचार करायच नाही पैसे मला मिळवायचं आणि सोडून द्यायचं.
चारशे रुपये एका कॉलला मि म्हणजे पाच होन जण.
पाचशे येतात, म्हणजे पाचशे म्हण पाच कॉल केले की, म दहा दहा कॉल केले कि हजार, म अस. हा म असं तीस कॉल तीस कॉलचा टास्क आहे. तीस टास्क, तीस कॉल केलं की तीन हजार.
भारीच, माहितीच ना मला काय ग्रुपवररचे मेसेज हाईड केलय मी.
हा, असले ग्रुप हाईड करायचं सगळं. हा री, तू रीलील बघ तू इं्स्टावर हा काय.
इन्स्टा नाही हाय बाई माझा, मी युट्यूब वर सोशल मीडियावरच नाया कुठ.
हे आम्ही पण तुझ्यासारखच आहे आमचंण इनस्टावर अकाउंट नाहिय, आम्ही स्नॅपचॅट आणि यु युट्युबवर शॉर्ट्स बघणारी माणसं, स्नॅप पण नाही.
नाही ठेवलं म्हणजे होता आधी मीच डिलीट केलं. त्यातलं पण ते स्पॉटलाईट्स स्क्रोल करून करून माझ्या डो याची दहिवालती. काही उपयोगच नाही.
हा हा.
तर. इं्स्टावर तर कधी माहितच नाही ते कसं असते काय असते ते पण माहिती आहे मला.
खरच.
नाहीय माहित, युजच आता माणसाला समजणार नाही.
ह् ह्, मग आणि कॉलेजच काय काय झालं?
बगायच आता.
कुठे घेणार आहेस ऍडमिशन.
कुठं मिळेल आता अठ्ठान पर्सेंट आहे ना कुठं मिळेल.
अग कुठं पण मिळतय ग.
मिळल तिथं, यान मम्मी.
हॅलो
तुला कन्नड येतय कोमल
अगं घरात कन्नडच बोलत्यात दोनच मिंट कॉल चालू असु दे तुझं किती मिनिटं झालं
थांब कट करू नकोस चालू चालू ठेव तू आणि हा तुझं काय काम आहे तुझं काय काम आहे ते कर तुला कन्नड येतय यार मला माहित नव्हतं पोळ्या
हॅलो
हा हॅलो
आमच्या वेदुबर बोल बाई तसं पण टाइमपास
कोण आहे तो
हॅलो
हॅलो हॅलो
काय म्हणतेय तो
ह मुलगी आं कराल्या आ कराल्या दीड वर्षाची हाय ग बोलता येत नाही अजून नीट
हा हा न लहान आहे ग येवडी
आ आ करल्या ती
हम्
हे वेदु जेवलीस काय
कन्नड
कन्नड येतय होय आम्हाला पण -
म्हणजे आम्ही पण मराठी मराठीच बोलतोय आमचं
हम्म आम्ही पण कन्नडच बोलतोय पूर्ण घरात म्हणूनच विचारलं तुला
होय पूर्ण कन्नडच आहे आमच्या घरात इथे बाॉन्ड्रीवर आहे गावात जास्त कन्नडच बोलत्यात
दत्तवाडमध्ये ना ग
होय
दत्तवाड मध्ये कोण कन्नड बोलतय ग
बोलतात पूर्ण जैनांची लोक आमच्यातली लोक
तुम्ही पूजारी ना
हा धनगर
हम्म हम् बोलतात वाटत तुमच्यात पण ना
लिंगायत कुंभार ते सगळे तर जास्त कन्नडच
हम हम
बाकी हे मराठे वगैरे ते मराठी बोलतात आमच्या - कस्त कन्नड
हम् हम् बाकी काय सगळ्यांनाच काय झालं
दहा मिनिटं झाले काय बघ म्हणालोय
दहा मिनिटं आठ मिनिटं अजून एक दोन मिनिटात बोल माझं झालं की तू करू म्हणेस पण लगे नाही एक कोण एक कोणाचा तरी फरक ठेव आणि मग मला लाव नाही तर मला लागत नाही
मग काय म्हणतो मी उद्या आता हा आपला दो माझा एक कॉल होऊ दे तुझा एक कॉल होतय उद्याला आपण कं्प्लें करूया की म्हणजे मी अजून एक मुलीला सांगून ठेवतोय दुपारच्या टा म्हणजे मोकळा असत ना आता कसं कोणतर कोणतर बोलवतय ना तर
हा चालतेय मग उद्या तू मला कर फक्त तू करताना मला साधा कॉल कर ऑनलाईन यायला लाव आणि मग बोली आपण
र बरं उद्या ते करूया घी मग
हा तरी किती वाज करणार उद्या
उद्या दहा अकराच पुढं मोकळेच असते की
बाराच्या पुढं कर आणि चारच्या आतकर म्हणजे मी कामावर जाते का म्हणत नाही
बघ बघ डबल डबल कमवालाच लोकां
अरे डबल कमायला मी आ नाही बीसीए फर्स्ट इयर पासून जाते पार्ट टाइम जॉब करतोय मी अकाउंटिंगच
ए बीसीए मधून अकाउंटिंग हा म्हणजे तू बारावी
हा बारावी कॉमर्स होतं ना माझं
हा हा अकाउंटिंग करतेस तू म्हणजे का नेमकं काय असते ते
काय झालं
नेमकं काय असते दोन मिनिटं झाले असले तर सांग नंतर माझ्या दहा मिनिटात बोल
म्हणजे माझं अकाउंट आहे काय गं म्हणजे एक ट्रेडर्स आहे ति त्यांना परचेस सेल्सचे एंटर घ्यायचे असतं त्यांच त्यांच स्वतःच एक शाॅप काय झालं
टाईप ना टॅली टाईप ना ते
हा हा टॅली म्हणजे टॅली झाली अगं म्हणजे बी सी ए सुट्टी बारावीच्या सुट्टीत क नी कोर्स शिकला होता मी तो मग त्याच्यावर आमच्या इथं पंचे मित्राचे होते ओळखीचे म्हणताना मग त्यांनी म्हणलीत की तु करणार असलीस करीत अकाउंटिंग
बरं बर किती पेमेंट देतात कितीपर्यंत जातेस
संध्याकाळी चार ते सात जाते तीनच तास
तीन तास पेमेंट किती महिन्याचं
तीन हजार
काय आहे असं वेळ जातय बसुन
हा मोबाईलच बघायचं होत घरात तीन तासात
आम्ही जनवर र पण घरात वापून घेत
आणि ते कस पण आधी बाराला लईत लईत दोन ला घरी येत होतो बीसीए ला असता आणि इथ जवळ‌ आहे लय म्हणताना म पण ते कंटिन्यू केलं नाही आता हात बसलाय ग त्यामु अजून तर काय सोडलं नाही एमसीएच टायमिंग बघायच मग पुढचं बघायचं
हे दहा मिनट झाले मी माझ्या लावतोता मग
थांब थांब मी कट करते मग तू लाव म्हणच थांब मला फॉर्म येतो एक भरतून
ह